हो नाव पडत का? जसं तुमचं आलं, अमोल गोकुळ जाधव तस पूर्ण नाव येत. ह
हो. रामेश्वर दत्ता शिंगपल्लू.
बरच माहिती देते ते मला वाटलं तेवढंच येते काय हे.
नाही, पूर्ण नाव येतं फक्त आपण जे कार्यावर अँप नाव टाकलेल रा त ना!
तेवढं येतं का? शॉट न टाकाल का वाटायला ए एम जे. हा. माहिती नव्हत ना सुरुवातीला नवीन नवीन आलतो तेव्हा आमी हित होतो खुर्दाबादला. तेवा..
हो ह.
हूं. ट्रेनिंग वगैरे झाली होती तिथंच, त्यामुळे तिथ जरा माहिती होत खुलताबादला ते अ ह. ते स्वतःहून आलते ना, ऑनलाईन गुगल मीट वरती. नाही नाही, हे झाले होती. बेसिक बेसिक ब हाय. झाले ते महिलांसोबत.
अच्छा! अच्छा! तुम्ही कसं केलं होत म्हणजे.
आम्हीच महिलांना केलं होत ना करा करा म्हण कंपल्सरी. न लागत तेडीशे पाश्याम् दिल्या होत्या, बचत गटाच्या हम्म काहीतरी प्रोग्राम होता. हा सन्मती का होत.
हो हो हो.
हम्म आलं ब आमच्याकडे आवा त.
आं
आभाळ आलाय आमच्याकड तर आता.
हम्म आमच्याकड पण आलेलं आहे ना आता.
ब त्यांना हम्म त्यांना लगवता सोडून काय उपायाला. गवतळा पाहिला होता चाळीस गावचा काठ पाहिला पुन्हा ते देवी पाहिली पाटणाची.
हा पाटणा देवी गावतळास घाट. आणि इकडे चाळीसगाव घट पास तेवढंच बाकी काही नाही.
तेवढं जेथलं पाहन मला अजून करायला होतं. काय.
नाही आता एवढं काही नाही इकडं बघण्यासारखं एवढं.
गहोताळ बंदच होता जुलै पर्यत काही तरी
हा हो हो गावतळा याच्यात पाऊस. मध्ये चांगल असतं तो बघायला.
ह तो बंद करतात ना आता पक्ष्यांच ते हिवाळा हून संख डून एक महिना भर कायत रे ह.
एक एक महिना बंद असतो मग नंतर आपोआप चालू करून. मग चाल केल्यावर सांगतन ते आपल्याला हो झालंय ना आता भरपूर झाल हो. घाटात झालाय ना तिकड पुढे पण.
म्ह पहिला कच्या होता आला होत हो बरच मित्रासोबत ते. हम्म ते दोन वर्ष झाले त्याला.
असं असं नाही मग आता झालेलं आहे तो र हाव.
जवळ गवताळो ओ ओळखुच येत नाही आल्या शिवाय
हा म्हनते ते ददा. चालूच असत ना तिथं काही ना काही.
हम् मग जाताना कसं जातात ट्रेन न जाता. कशान?
ट्रेननीस ट्रेननीस ट्रेननीच आ हे काला च कधी कधी येणार जातो सचखंड ना,
हम्म ह.
ते मं गनगर सोला हेत. हो. दोन िन गेल्या का मग काही टेन्शन नाही राहत. पण मग काय रातच जायच. कसंय आता रात्रीच जायला आवडतं.
नंदीग्राम हाय आमचं नंदीग्रामचं फिक्स होतं कोलतामधून बसलं की डायरेक्ट नंदीग्रामला यायचं कि सोडती डाय
हा हा
हम्म
हा म्हणतो मला लय टेन्शन म्हणती मी डायरेक्ट घरी ये
हम्म डायरेक्ट बरं होतं.
आम्हाला नांदेडला जावा लागतंय आम्ही जर रात्री एक दोन वाजता पोहचलो तर मग मित्राच्या रूमवर जावं लाग
हा दुपारी पण हायत एक दोन ट्रेना रामेश्वर ते सप ते एक मस्त आहे.
हो हो ते आहेत पण मंग हा जनशताब्दी पण आलेली ना आता हिंगोलीवरून येत ना ती.
आता तुम्हाला अ मजा करायसाठी म्हणलंना आपली वंदे भारत ती आहे मस्त फोटो काढ काढत नांदेड कधी येते पता लागत नाही. ते शिवाले फिरतात का मधी मला तर वाटलं एखादं वेळा बघावं डदे भारत न बिना तिकीटचं
नाही वंदे भारत नाही जमत बिना टिकीट नाही बाकीच्या जमत आपले लय हा
चुकून फोटो काढायला आलो होतो मधीच अडकून बसलो म्हणावं लागल
हा. हा! पण तरी ते फाईन लावतच ना ते
पैसे असले, तर मी तिकीट काढून येत नको
त्याला काय नाही. कसं बसं करून घ्यायचं. आता मग त्याला तिथं लय बारीक तोंड करावं लागतं, मग त्याच्याब तर दिलेले पुरते ना आपल्याला.
ते बी हाय.
ह.
त्याच्यातले ऐकत नाहीत. बाकीचे तरी
हा इकडचे कसे ऐकून घेतय, समजून घेतय, पण तिकडचे ते अवघडच ए ना आ
चालू झालं का पत्र्याचंच चालु होतं सध्या.
तु नंबर सांग, कोणाचा मा शाहतर शासठ शहात्तर शहात्तर झिरो नऊ. हो झालंय ते आता काम झालेलं आहे. ते आता काही झिरो नऊ
हा.
हम. काम झालेलं, आता काही टेन्शन नाही आहे तिथे. ही. हॅलो! काय झालं होतं. नाही नाही तोच ये हम्म हम् हम ह ह मग काय झालं बाकी?
काय ना बघा नांदेडला जाय एका दुकानदारचा किल्ला बघायचं मस्त
हो आता ते जायचंय, चालूय तिकड ते आता मुलं प्लॅन कर उतन जायचा.
अंधारचं किल्ला हाय त्या ह्याला. काय नाव त्याच? शेवटचा तालुका देगलूर.
गोड
देंगलोर ला जुन चालुक्य काळातला होॉटेल च मंदिर हाय. इतिहासामध्ये हाय.
काय कराच चालंय? स्कॅन कराच.
पुन्हा ते पैनगंगा नदीचं हे आहे, मस्त वॉटरफॉल.
अम.
सहस्र कुंडा गेल ना वाट पूर्ण पैलगंगा नदीचा.
सहस्र कुंडला का?
हा ट्रेन जात ती दिव नोडचगोदर स्टेशन हाय. पूर्ण नदीच ह्याच्यावर होते. तिचा वॉटरफॉल तयार होतो खाली पडते माळावरून जसं आपलं ते गवत तळ्याचा मेन पॉईंट नाही का व्ह्यू पॉईंट ते
पेडीएफसीचा प्रॉब्लेम असेल आज. गुगल पे वरुन ट्राय करून पहा एकदा झालेच त्याकडुुन पेमेंट आहे. किती पंचवीस हजार रुपये. नाही एवढं नाही पप्पाच्याला भाव म्हन तुला लगेच टाकतो इथल्या इथं. नाही का घेत नाही माझ्याला नाहीच ना असं दे ना. हम्म! काय म्हटले तु्म्ही?
बीसी पॉइंट पण चालल काय?
आ?
बीसी पॉइंट पण चालूय काय?
काय म्हटलंय? आवाज येना सर बीसी पॉइंट नाही ओ येत होत दुकानावर ना.
मला वाटलं बेसी पॉईंट पण चालतात ना बऱ्यापैकी आहेतणार ते बचत गाटाला मिळालेले.
आ
बचत गटांना मिळालेले ब अ बीशी पॉईंट आहेत म्हणून तसं काही चालू आहे का ते पण
नाही नाही ते काही नाही
साईड बिझनेस
नाही नाही.
हम् ह
तिथं दुकान होती ना घरची तर मग तिथं आलेलो हा त्याला आता तुम्ही यचवाल करून बघाना गुगल पे मारून पा नाहीतर, बँके बँकेचा प्रॉब्लेम म्हटल्यावर हेल्डी करता येणार नाही ना?
तुमचं काय झालेलं आहे शिक्षण?
शिक्षण झाालेला आहे.
ग्रॅज्युएशन झालेलं आहे का?
हम्म
कशात केलेलं आहे ते नेमकीे?
मराठी राज्यशास्त्र
राज्यशास्त्र का?
हम्
अस अस
हम्म
कुठे करता ओ
तिथं होत सध्या आता इकडे आलो पुणे.
आता पुणे साइडला आहे का? अस अस
हम्म तेथ एकोणीस पासून होत पंचवीस पर्यंत लागत पचवीस पर्यंत
हम्म हम् हम् नाही समोरच्याच नंबर घेऊन पा नंबर वर मारून पा
नंदू या या य य य
हम
नंदू य
तिकड नांदेडच हॉस्पिटल लय मोठ ये हा
येस एसोसआय ना
हा तेच
ते गावाच्या बाहेर ते यसोसई
हे विष्णुपुरीला नाही का ते म्हणतो मी.
ते शंकर राव का गवर्मेंटच
गवर्मेंट ते पण भरपूर मोठं आहे ते तिथं आता
आता झाल ते का अगोदर ते गांधी पुतळ्या पाशी होतं - हम्म गावात होत आता ते साहेबांनी वडला- नाव लावलं गावाच्या बाहेर नेलं-
होा असं असं पण भरपूर मोठा केलेला आहे तिथं त्यांनी पुरे-
हो ते डेंटल कॉलेज बी मोठ आहे खूप पांगरीच पांगरी- डेंटल कॉलेज बी खूप मोठा आहे- हा त्याच्या पुढे गेले ना पांघरीे दोन किलोमीटर दाताचा दवा- विचार- गाडी खूप मोठा आहे-
असं असं नाही ते नाही बघितलेलं आहे मी हेच कॉलेज बघितलेलं आहे फक्त-
हा हे खूप मोठं आहे हा ते कॉलेज आहे ना- एकत्र केले त्यांनी-
अ हो आणि ते युनिव्हर्सिटी ते स- सर्व एकत्र झालेलं वाटतं-
हो अगोदर युनिव्हर्सिटी होती तिकडे काही नव्हत प्लॉटिंग फक्त माळ होता.
हो हो एस आर टी एम युनिव्हर्सिटी झालेली ना आता तिथं.
करून जागायचा- हम्.
यासाठी आम्ही युनिव्हर्सिटी पण काय मोठी हो त तिथं-